ह्
आराम काय चालू आहे?
हॅलो हा आवाज यायलाय
येतोय ना असं होत ते नंबर टाकला का कॉल येतो. हं म बाहेरला नको.
बरं काय नाही. काय नाही आता आपण लावायचं की येतात. का दुसरे?
येतात लावलंकी अ लावायचं पण. जमलं का दहा मिनटं बोलायचं.
हो हो कले पाणी हो वाचलं की दहा मिनिटं बोल ब
हा लाईट आमच्याकड पाऊस आता येईल आभाळ आहे.
आभाळ आमच्याकडे दिवसभर राहिले
हात लावु नको कोण घेतला इथला पेरण्या झाले असतील ना?
झाल्यात पेरण्या, पाणी पडल्या अगोदर दोन, चार दिवस सारखं पेरले सगळे आज, आमचे सोयाबीन पेरायला गेले शेताकड.
हा, हा, तू येतो म्हणलीस तू आलीच ना इकडे, दौडला शिवला, वाट बघायला, शिव बड्डेचा
शिव दररोज म्हणाला म्हण, थार घेऊन यायली मावशी
हा.
हा.
मावशीने थार बुक केली म्हणलाय. म्हणलं येईल, येईल, रेल्वे सापडली नसल.
हा काय करायला आता?
बाहेर
बरबर चला एक शा ळेत नाही काकलुत फिरायला लागलाय
हो चालाय, काल बसलाय म्हणजे आपलं ते सवय लागेपर्यंत.
जाती जाते आता एकदा निक्र बसाय झाल की आला गरीब राहावं वाटणा.
हं चाललं मग दाऱ्याला निघाला कि झालं मग म होतात मोठे, हळु, हळु, हळु अवघडच राहते मग ते.
धन आप्पा पण आले की,
हो.
बरं.
सगळेच नंदू, मी शिवान
ह
मग दुपार झाली का?
झाडी दुपारता संच्यापारचच काम
ह ते पाठवून येला लिंकह त्यालाला कोणाला जॉईन करायचं करू दे, झाले झाले
बरोबर.
मग तीस कॉल करता येतात.
बर, बर ते तुम्ही टाकलेली, टाकायचं कोणाला?
हा आपले जे करणार आहे, जवळचे त्याला सांगायच नाही. कोणाला सांगायचं नाही.
बरोबर.
म्हणजे ते नवीन विश्वास पण राहत नाही, त्याला सगळं समजून सांगण्यातचाच वेळ जाते आपला.
हो, हो, हो
नाही हम् बची उला हो थांब गाडी घेऊन जाऊ. हो मग. गेले का, पाहुणे गेलेत का भाव आमचे.
हा गेलेत महिषाला
महेश्वरा गेली का स
सकाळी जाती ते तिथंच
तिथेच आहेत का
हो शेताकडे गेलेत आज, सोयाबीन आज घरच्या वावरात पेरायला.
घरच्या वावरात का? बर, बर हम्
टॅक्टर गे
ार लनचा मझा आता पाच पाच वे लावायचं हम्म हम आनंदीची शॉपिंग चालू आहे
जी अ
हा घे ना लागत असल घ्यायचं ना हॅलो हॅलो हॅलो मला चप्पल बघ पाय बघ कुठे आहे तुझा